हॅलो.
नमस्कार येतोय आवाज माझा.
नमस्कार येत आहे.
अच्छा तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया आपला आजचा विषय आहे. ऑनलाईन खरेदी तर ह्यावरती आपल्याला बोलायचं आहे. तर आता सांगायचं म्हटलं तर आता मला वाटतय असं सत्तर टक्के लोकं, ऑनलाईन खरेदी करतात. म्हणजे, तीस टक्क्यांमध्ये ती लोक असतील जे, म्हणजे आपली आई वगैरे आहेत ज्या अ जास्त म्हणजे त्यांना अ ते ऑनलाईन मध्ये काय कळत नाहीत ती लोकं, नाही तर बाकी सगळी आत आताची पिढी जी आहे. ती ऑनलाईन खरेदी करतच असते, कारण की आत्ताच्या घडीला वेळ खूप महत्त्वाचा आहे. आणि लोकांकडे तोच कमी आहे. त्यामुळे, लोकांना कुठली ही वस तू घरपोच असेल, तर लोकांना बरं वाटतं, की बाबा हा मी घरी बसून अ सगळं मी केलं खरेदी, तर डायरेक्ट माझ्या घरी ते येत, भले मला त्याच्यासाठी थोडे पैशे चार जास्त मोजावे लागतात. पण मला, अ कमी त्रास होतो. आणि मला घरपोच ती मला सुविधा भेटते. आणि माझं सांगायचं गेलं, तर म्हणजे मी कपडे घेते ऑनलाइन. अ कारण की, नक्कीच जरा अ किमतीमध्ये पण फरक असतो. तो जस आपण दुकानांमध्ये जाऊन बघितलं. तर आपल्याला एवढ्या व्हरायटी नाही भेटत. अ किंवा किंमत त्यांची खूप जास्त असते. कारण की त्यांना त्यांचं ओव्हर ऑल सगळ, भाडं वगैरे ते सगळं त्याच्यातून काढायचं असतं. त्यामुळे तर किमती हे असतात. आणि तेच आपण जर ऑनलाईन केलं. तर आपल्याला काय ते बघायला पण भेटत. आणि घरी आल्यानंतर जर आपल्याला नाही आवडलं. तर, त्यांची माघारी घेण्या ती पण एक प्रक्रिया असते. त्याद्वारे तुम्ही ते अ म्हणजे माघारी पण पाठ करू शकता. आणि तुमचे तुम्हाला पैसे पण भेटतात. त्यामुळे मला तरी ऑनलाईन खरेदी करायला आवड आता तुम्ही बोला?
तेच ना. म्हणजे आपलं सांगायचं तर, म्हणजे आजच्या काळात ऑनलाईन शॉपिंग हा आपल्या, आयुष्याचा खरंच एक भागच झालेला आहे म्हणजे, काही वर्षापूर्वी एखादी वस्तू घ्यायची असेल तर, आपल्याला बाजारात जावं लागायचं. म्हणजे दुकानात फिरायचं. किंवा वेग वेगवेगळ्या दुकानामध्ये किंमत विचारायच. आणि मग वस्तू घ्यायची. पण आता फक्त मोबाईल हातात असला की, काही मिनिटात आपण हवी तशी ऑर्डर करू शकतो. म्हणजे अ गावामध्ये गावा ठिकाणी कसं आपलं एक छोटस दुकान असतं बघ. म्हणजे दुकानात जाऊन आपल्याला काही हवं ते आपण जाऊन घेऊ शकतो. पण आता शहरामध्ये वगैरे आला तर आपल्याला कंटाळा किंवा आळस खूप येतो. मग आपण ते भाजी असूदे. किंवा काहीही घरातलं सामान अ असू देत. ते सगळं आपण ऑनलाईन मागवतो. का तर ते पंधरा वीस मिनिटात येईल. म्हणजे माणूस आता म्हणजे तोटा एक प्रकारे मी तेच सांगेन. की माणूस आता एवढा आळशी झालेलं आहे की म्हणजे, - चार पावलं चालायला पण माणसाला जीवावर येतात. की येतोय ना ऑनलाईन मग कशाला आपण जायचं. आता आपल्या दारातच येणार आहे वस्तू. म्हणजे अशा प्रकारच्या आता ऑनलाईन शॉपिंगच हे चालू आहे. अ तर माझ्या मते माझ्या पण तसं होतं. कधी कधी की मला आता असं भाजीला वगैरे जायचं असल तर कंटाळा येतोय. म्हणून मी ऑनलाईन अ आता खूप ऍप आहे. ब्लिंकीट आहे किंवा झोमॅटो किंवा असे खूप प्रकारच्या त्या ऍप त्यांनी उपलब्ध केलेले आहेत. मग त्याच्यावरून ऑनलाईन शॉपिंग असते. आणि कपड्यांची म्हणाल, तर ती आपल्या महिलांची तर अ सगळ्यात आवडती गोष्ट. त आ जी आयुष्यात आपल्या कुठली इम्पॉर्टंट गोष्ट महत्त्वाची गोष्ट असेल त. तर ती आपली ऑनलाईन कपड्यांची खरेदीच असते. माझ्याकडून पण खूप जास्त आता खूप अ ऍप्स आहेत अ तसं सांगायचं झालं तर अ मिशो किंवा मिन त्रा किंवा फ्लिपकार्ट, अमेझॉन या विविध ऍप वरती आपल्याला इतका सारे अ आपल्याला जे हवे ते कपडे उपलब्ध असतात म्हणजे. असं आपल्याला आपण मनात विचार केला तरी आपन बघ आपण एकदा विचार ठरवलं तरी लगेच आपल्या डोळ्या समोर तस आपण स्क्रीन वगैरे. क्लोर करताना ते येत म्हणजे ते वा त्याचे फोटोज वगैरे आपल्याला तिथे. दिसतात मस आपल्याला अ कपडे घ्यायची इच्छा होती आता माझ्याच अ कार्टमध्ये मी एवढ्या वस्तू ऍड केलेल्या आहेत म्हणजे. अगदीच की अ-आपली जी प्रत्येक ऍपमध्ये विश लिस्ट असते माझी त विश लिस्ट असं पूर्ण भरलेली हे की माझे मिस्टर वगैरे मला कधी कधी बोलतात की. काय आहे किती आ ऑनलाईन काही काहीतरी मागवत असते मग मी असं विचार करते की. अ सोमवार ते शुक्रवार या दरम्यान माझं कधी अ जे पार्सल आहे ते कधी येईल तो जस विचार करत मग त्या दृष्टीने मी ते मागवते का? तर मला घरच्यांचा वगैरे ओरडा मिळणार नाही कारण माझे मम्मी वगैरे खूप असे मला ओरडत असतात कारण. मला खूप आवड आहे ऑनलाईन शॉपिंग करायची.
चालते चालते आ. अजून सांगायचं म्हटलं तर ऑनलाईन खरेदी आपण ज्यावेेळी करतो. तर तेव्हा म्हणजे अजून एक गोष्ट आपल्याला बघायला भेटते. अ आता जसे आपण आता गृहिणी आहोत तर आपल्याला खूपशा गोष्टी म्हणजे. आपल्याला घर सजवायला खूप आवडतं मला तर खूप आवडतं तर मी अ म्हणजे असे खूपश्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ऑनलाईन घेते म्हणजे किचनमध्ये यूज करणारे म्हणजे काही वापरात येणारे असू दे. आता एवढे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे वगैरे येतायेत. अ मी आत्ताच म्हणजे गेल्या महिन्यात एक स्प्रे मागवला होता आणि म्हणजे तो एवढा सुंदर स्प्रे आहे ना. अ अगदी म्हणजे ज्या किचन मधल्या फरशा वगैरे आहेत. किंवा आपले खाऱ्या पाण्यामुळे अमुक वेळा अ आपले म्हन जे नळ वगैरे जे आहेत. ते अशे खारे पडतात त त्याचा म्हणजे एवढा चांगला ते चा रिझल्ट येतोय ना की म्हणजे खूप आवडला. त म मी त्यांही गोष्टी ऑनलाईन मागवते. अ कारण की तुम्ही अ कुठल्याही दुकानात गेल्या तर तुम्हाला एवढं. कळत नाही पण तुम्ही तेच ऑनलाईन गेलं त तीथे कशे लोकांनी त्यांचे अ सल्ले दिलेले असतात की बाबा ही वस्तू वाप- रून आम्हाला एवढा फायदा झाला. असं झालं, तस झालं त्यामुळे आपण ती गोष्ट घेताना आपल्याला म्हणजे माहिती असतं की हा बाबा ही गो ष्ट चांगलीच लागणार आहे आणि दुसरं म्हणायला गेलं. तर अमुक वेळा अ असं पण होतं की म्हणजे जसे आता मागे एक अमुक लोकांचे असे झालेत. त्यांच्यासोबत की म्हणजे वस्तू मागवली एक, आणि आली एक. त ते प्रत्येक ऍप्लिकेशन असतं म्हणा. चांगल्या ऍप्लिकेशन तुम्ही वापरला तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या कमी होतात. पण तेच तुम्ही जरा थोड्या कमी रेटेड वाल्या ऍप्लिकेशन वापरल्या तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावंव लागतं. पण बाकी ऑनलाईन मुळ ती एक गोष्ट व्यवस्थित होते. की घरपोच तुम्ही सगळ्या सुविधा घेऊ शकता. अ बोलतात ना तुमचा वेळ किंवा तुमचं मेहनत काही न वाया घालवता
अगदी तू म्हणालतास स्प्रेचं नाव काय
ते इथे नाही बोलता येणार.
अच्छा ओके कारण मला पण अशी मी पण एक दोन अस ऑनलाईन बघितले होते तर मला पण ते वापरायचे होते. अ तर मी एक वापरला म्हणजे एक मी ऑनलाईन मागवला होता जस तू सांगितलं तस पण मला त्याच असं त्याच इफेक्ट अस मला दाखवलं नाही की असं ते जसं त्यांच्या ऑडिओ म्हणजे व्हिडिओमध्येध्ये वगैरे दाखवतात की असं एकदम चकात त वगैरे असं तर त्याच मला थोडस असं वाईट परिणाम म्हे जसं मला वाटलं की हे चांगलं नाही आहे म्हणजे युज केल्यानंतर एकदम म्हणजे एवढं काही जसं मी स्वतः जेवढे ह आात नाही रगडून घासते त्याच्यापेक्षा तरी मला खूप असं कमी वाटलं होतं.
आपल्याला त्या गोष्टी आवडतातच ना कारण की कुठलीही गृहिणी असेल तिला तिचं कारण की तिचा जास्त वेळ हा किचनमध्येध्ये जातो आणि घरामध्ये असतो त्यामुळे घर घरामध्ये स्वच्छता कशी राहील त्याच्याकडे आपलं बोलतात ना पहिल्या प्राधान्यावरती लक्ष असत. माझ तर सकाळी तेच असतं की कधी मी सगळं डस्टिंग वगैरे करते. सगळं पुसून वगैरे घेते आणि मग मला म्हणजे अ थोडस आरामदायी वाटतं कारण की त्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे अ ऑनलाईन म खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही म्हणजे असं बघितलं ना तर तुम्हाला भरपूर साऱ्या भेटतील तुम्हाला त्याच्यामध्ये पर्याय अजून काय बोलला ऑनलाईन खरेदी बद्दल.
आपण कधी कधी कधी कधी आपण ज्या फोटोमध्ये दिसणारी वस्तू जी आपली प्रत प्रत्यक्षात येते ते अशी वेगळीच वस्तू असते म्हणजे कपड्या कपड्यांच्या बाबतीत पण म्हणजे कपड्याचा रंग किंवा त्याचं त्याची ती गुणवत्ता असते काही ती म्हणजे ती आपल्या वस्तू परत करण्याचा असा कधी कधी त्रास होतो की माझा माझ्या बाबतीत झालेलं मी एकदा साडी मागवली होती. म्हणे आणी पण मी माझ ल्च्यााइम मध्ये मागवली होती. तेव्हा मी माझ्या घरच्यांचा खूप रडा खाल्ला होता. काय लग्नासाठी कोण ऑनलाईन साडी मागवत का आणि ती पण काहीतरी साडी तीन आणि साडेतीीन हजाराची काहीतरी होती पण तिचा कपडा इतका खराब आला होता की ती साडी माझ्या कपाटामध्ये अजून तशीच पडलेली आहे. मी तिला हात सुद्धा लावलेला नाही. आणि ते मी जेव्हा ऑनलाईन रिटर्न करायला गेली मी इंस्टाग्रामवरून ऑर्डर केली होती. पण ती ऑनलाईन त्याच्याकडे रिटर्न करण्याचचा पण ऑप्शन काहीच नव्हत त्याच्यामध्ये. म्हणजे मला इतका पश्चछताप झाला होता की तेवपासून मी असं ठरवलं होतं की मी आता म्हणजे असं कोणत्याही ऍप वरून वगैरे असं ऑनलाईन काही मागवणार नाही. म्हणज मी अजूनही कुणालाही सांगते की साडी वगैरे मागवू नका ऑनलाईन. म्हणजे कपड्यांच्या बाबतीत ठीक आहे मिंत्रा वगैरे हे ऍप आहेत की त्याच्यामध्ये आपण बिनधास्तपणे मागवू शकतो जिथे रिटर्न वगैरे होतं पण असं इंस्टाग्राम वगैरे त्या खूप ऍड्स येतात मला असं वाटतय की लोकांनी सतर्क राहायला पाहिजे कारण आताच्या ह्या युगामध्ये खूप फ्रॉड चाललेले आहेत खूप ठिकाणी असं फ्रॉड होतात कि काही तुमच्या वस्तू येतच नाही तर काही पैसे कॅश ऑन डिलिव्हरी काही लोक ठेवत नाही मग ते पैसे घेऊन मग तुमची ऑर्डर पण अ तुमच्या त्या ठिकाणी पाठवत नाही अश्या अश्या ठिकाणी पण खूप अ आणि माझ्या बाबतीत स्वतः घडलेला आहे त्याच्यामुळे मी असं सगळ्यांना सांगेलच की च एकदम सांभाळून आणि व्यवस्थित त्या साईड वरती जाऊन त्याच व्यवस्थित अ, अ काय म्हणतात त्याला
त्याची पडताळणी करून व्यवस्थित त्याची पडताळणी हा करून अ ऑनलाईन काही मागवायच असेल तर मागवावं आणि बाकीच तर आता आपला आपण झा आपलं झालं ना आपल्या तर आई वडला म्हणजे आपल्या आईला वगैरे त्यांना पण अशी सवय झाली आहे की आता माझ्या इकडे माझं मिस्टर ओरडतात तर मी घरी माझं पार्सल पाठवत असते मग माझी आई वगैरे पण काय सारखं मग तिला पण असं काही आवडलं तर मग ती सांगते फोन करून की हे तुमच्या ह्याच्यावरती मिशोवरती हे मिळेल का ग मला हे मागवतेस का ग म्हणजे असं त्यांना पण आता थोडी थोडी ही झालेली आहे की त्यांना पण आवड वाटते ह्या गोष्टीची
हा म्हणजे अ कसं असतं की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण एवढे व्यस्त असतो की आपल्याला टाईम नसतो वेळ नसतो की बाहेर जाऊन आपण ती गोष्ट ते घेऊन येऊ किंवा करू कारण की अ अ सगळ्याच गोष्टी अ एक एका वेळी आपल्याला शक्य नसतात त्यामुळे आणि तुम्ही जर ऑनलाईन कुठली गोष्ट घेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय भरपूर भेट शिवाय तू त्याच्या किमतीमध्ये पण फेरफार असतो म्हणजे एकच गोष्ट आहेच अ सेम गुणवत्ता सगळ्या गोष्टीची म्हणजे सगळ्याच सारख्या गोष्टी पण त्या वेगवेगळ्या ऍप वरती त्याची जे किंमत असते ती वेगवेगळी असते त्यामुळे तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही करू शकता पण हीच गोष्ट जर तुम्ही दुकानांमध्ये गेलात तर तिथे त्यांचा एक फिक्स रेट असतो की तुम्ही अ त्या फिक्स किमतीतच तुम्ही ती घेतली पाहिजे अ कारण की अ म्हणजे आता बार्गेनिंग वगैरे हा प्रश्नच नाही कारण की तुम्ही मॉलमध्ये वगैरे गेला तर त्यांचा एकच रेट असतो त्यात तुम्हाला हा आणि त्यात आणखीन तुम्हाला टॅक्स वगैरे हा सगळ्या गोष्टी पण द्याव्या लागतात पण ऑनलाईन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी पासून मला वाटतंय थोडस तुमचं अ बचाव होतो असं मला वाटतंय
बरोबर बरोबर अ ठीक आहे आता आपला टाईम म्हणजे आपला वेळ पण निघून गेलेला आहे आणि त्या वेळेमध्ये आपण आपले मुद्दे सगळे कवर केलेले आहेत असं मला वाटतं छान वाटलं मला तुझी शॉपिंग बद्दल ऐकून
मलाही छान वाटलं तुमच्याबद्दल ऐकून ओके धन्यवाद धन्यवाद